हॅलो.
हा बोला की, तुम्ही अंड्याची पोळी कशी करता साओ?
अंड्याची‌. ते अंडी काय वाटीमध्ये फोडून घ्यायची त्या चटणी मीठ घालायचं. चवीसाठी कोण कांदा घालत्यात, कोण बेसनपीठ घालते, कोथिंबीर घालून एक जीव एक करायचा आणि तेल घालून तव्या घालायच आणि ईकड त हे भाजून ठेवायचे.
हां हां. तुम्हाला क नाई मी सांगतो तशी करून बघा. ब्रेड घ्यायचा आणि ब्रेडच क नाई ते असे त्रिकोण त्रिकोण तुकडं करायची एकात तीन तीन तुकडं करायचं असं त्रिकोण काट यावा असा. आणि चार जरी केले तर चालतेय चार कोण्याचं. आणि मग अं असंच, अंड्यात कनी जरा चटणी, मीठ घालायचं. आणि तव्याला तेल लावायचं. आणि ते ब्रेड च तुक पुढं कणी असं गोल पसरून, त्यात व्यवस्थित आकार काढून फुलाचा ठेवायचं. आणि त्याच्यात ती आंडी ते ओळीच कनी, बरोबर त्याच्या भोवती न ओतायच. आणि ते परतायच, आहे आड्याची ची पोळी मोठी पण होतीया आणि ते ब्रेड ची चौकनी त्यात म चांगलं लागतया.
हा हा.
करून बघा कस.
हा हा करतो की,
आणि कधितरी अशी भाजी नसेल, तर कांदा एकदम कणी आसं कांदा चटनी, मीट जरा टॅमेटो कोन घाल तय. असे घ्यायचे आणि चपातीचं पीठ मळायचं. मीठ घालून जरा आणि कांदा लांबडा चिरून किंवा कोण बारीक चिरून घेतय त्यात चटणी मीठ कोतीिंबीर घालून कनी ते कांद्यात भरायचं आणि ते लाटून खनी जास्त तेून बारीक गॅस वर मोठ्या गॅस करायचा नाही बारीक गॅसवरर भाजायचं म्हणजे त्यातलातला कांदा पण भाजतो आणि ते नाश त्याला असं पोरांना कतर खायला असं बरं वाटते छान वाटते आपल्याला पण म्हणा म्हणजे लगेच पण होतय आणि चवीला पण दाखत नाही
हा हा
अस होतय मग असं कुठल्या बीचवर गेल तर असा ग फिरायला
बीचवर नाही गेलेलो बघा तुम्ही
आम्ही पण नाही ग कुठल्या
हा हा
पंढरपूर ला गेलतोस ना
पंढरपूर ला गेलेलो दोन वर्ष झालं जाऊ बघ गेलेलो तुम्ही
आम्ही पण गेलतो पंढरपूरला गेलतो तिथं पण बघायसारख एकभारी आहे
हा हा
हम्म
सगळी मठ आहेत सगळ्या तुळजापूरला पण गेलेलो लहान पण गेलेल तुळजापूरात
ह हा ते तुळजपवा पुरला परवा चोरीला लिहिली माहित आहे का
हो ते ऐकली की मोबाईल आलल
हो फोन ला आलेलं त्या बाई सांगा ओळखी झालेली वाटतं नुसती. आणि कानातलं असशी लय वयस्कर पण बाई नाही तरुणच आहे अशी आणि कानातलं तुमच्या छान वाटतय मला अद्या घालायला दोन फोटो काढतो म्हणून घेतली आणि फूट फोटो काढला देवळाजवळ थांबून, फोटो काढतो म्हणली आणि कानतल घालून एसटीत बसून गेलीच.
व्हय.
व्हय. सव्वाद ओळ्याचं कानातलं त्या बाईला बोलायेत ता.
हा हा.
असं लोक करत्यात ह
आता सगळं जमाना तोच आलाय. आमच्याकडे सोनं भरपूर वाढलंय.
वाढलंय.
होय होय.
आमच्या इकडे बी एक लाख ऐशी हजार न हाय.
हा त्या अधिक महिन्यात काय काय करतात ते आईची ओटी भरनी तिनं केलासा काय?
नाही हो. तुम्ही केलासा?
नाही आता येणार आहेत. करणार आहे.
करणार हायसा, होय आम्ही पण करायचं म्हणतय आता
हा हा.
सा साडी वगैरे घ्यायला लागत्या नाई. बांगड्यातीन घ्यायचं म्हण ते. काल एक महिना जुडव्या केलासा का?
अधिक महिन्यात नाही केलेलं. तुम्ही केलासा?
आम्ही केलं. एक भराच्या.
केलासा व्हय.
दोन दोन होत्या आता ते एक एक केल्यात्या.
हम् हम.
हम्म असं पैंजण एक तुटलंय करायची म्हणत काय चांदी कमीच नाही.
होय होय महागले. होय वातावरण कसं आहे तुमच्याकड?
आमच्या इकडे आभाळ आलय तु
पाऊस पडला का नाही?
पाऊसच पडना. एक सुद्धा पाऊस झालेला नाही तुमच्याकडे झाला.
आमच्याकडे पण नाही वातावरण तेवढं होत पाऊस काही नाही.
हम् तसच होतय आबाळ काल रात्री इतका आबाळ जाम झाला तर आता पडतोयच असं वाटत होत. झिरमाट आला जरा आणि गेला आता सुद्धा तस झालंय सकाळ पासून आभज जाम आहे- खर पाऊस नाही पडीत. काय यंदा पाऊस नाही म्हणतत काय होते कुणास ठाऊक.
जरा पडला कि बरं वाते आमच्या इडे दिवाळीला आम्ही लाडू बेसनच गऱ्याच परत ते लाडू, बुंदीचे लाडू चूडा शंकर पाळ्या कानूल तुम्ही काय काय करताय. आम्ही पण खरंजी दसऱ्याला काय आपण ते कडाकणी केलेलंच असतय.
लाड.
हा. दसऱ्याला तुम्ही करताय काय करंज्या
करतोय कि कर जे पण करतत कोणकण कडाकणी करतत होय होय करतोय कि होय.
बर्याद
घऱ्या पोळ्या आमच्याकड संक्रांती ला असत बघ घऱ्या पोळ्या
ह हा कशाच्या करत अस गार्या
आम्ही भोकळ्याच्या असती
भोपळ्याच्या आणि गर्याच्या
करायच्या काय नाही हो कश करायच. कयच्या
घरेच्या गरा भाजून घेतया आपण कस भोपळा घालतोय तसा त्या गराम. परत ते गव्हाचं पीठ वगैरे त्यातरी सासूबाई करते तो मला पण यातली काय माहिती नाही खरं करते य येत्या. ठीक सर हम्म हम्म. आंबाटची भाजी करत अस
मला नाही होयेत कशी करायचे?
आंबाडायची भाजी शिजवून घ्यायची. आणि. पिळायचं पाक त्यातलं त्यातलं आंबट पणा जासाठी आणि मग आमची मम्मी करते ते त्यात भाजीशी जाई घालतना कणी त्यात तांदूळथोडायच शेंगदाानना अखंड थोडं घालायचं आणि ते शिजत घालायचं आणि शिजून झाल्या की नाही ते पिळायचं पाक पिळून त्यातलं पाणी निसरून काढायचं आणि मग कुस करायची अशी भाजी ती त्यात ते तांदूळ शिज लं परत ती शेंगदाण थोड शेंगदाण्याचा कुटनी घालायचा. आणि मिरची अ चा खरडा झालाय. हा. आणि तो असं कुस करायच जरा त्यात तेल सोडतत कोण कोण फोडणी देतेत. त्याला आम्ही फोडणी देत नाही त्याला. तसच असं कुसकरून मीठ ते घालून कणी खायला येते ते भाकरी सांगायचं मस्त लागते खायला.
हा हा व वाग्याचं भरीत. स करताय तुम्ही?
आम्ही वांगीला वांगी साहित्य सांगतोत म त्याला वांगी आहे चटणी मीठ वरत कांदा दा टमॅटो घेतोय. कांद्याला असं पूर्ण तेल लावतोय. आणि बारीक गॅस वर भात जायच मोठा गॅस करायचा नाही करप तर यातलं शिज भाजत नाही ते आणि पूर्ण अस बारीक गस व भाून घेत त्याच्यावर सून काढतय आणि मग काळ ते काढून टाकलं की मग असं त्याला कुस करतोय. मग त्यात जरा चटणी मीठ कांदा एकदम बारीक चिरून टॅमॅटो एकाद्रा बारीक चिरून टॅमॅटो शक्य घालत नाही कारण आंबट लागतय टॅमॅटो. कांदाच जास्ती घालायचा. पंचत निममीट घालून का नाही असं कालवायचं ते. जरा कोथबिर जास्ती घालायची. ते पण असं गरम गरम भा ते साग खायला मस्त लागते.
हा होय पावसाच्या दिवसात ते परवडते खायला.
तसाां?
होय तर करते. कॅमरेपण
आता उन्नाळ्या दिवसात असं गरम गरम पावसाळ्या दिवसात गरम गरम खायला मस्त वाटतेय. हम्म अ आंबेची लस्सी करत तसा?
नाही हो.
हम् आम्ही करतोय.
कसं करायचं?
त्याला कनी थोडं दूध दूध धैया साात तर वेलचीपूड, आणि आंबं घ्यायचे आणि खवा जरा असला तर घालतंय आणि दूध तापून गार करून घ्याय हं. हय असं दूध कच घायच नाही. चवीला लागत नाही ते तापवून गार करायचं त्यात दुधात पाणी घालायचं नाही. तसच दूध तापवायचं. आणि धही ते दूध आणि खवा आणि कान जा गरब काढायचा आंब्याचा चा आणि तो त्यात घालायचा. त्यात वेलची पूड थोडी साख कर घालून मी मिक्सरला वाटायचं. आणि तासभर असं घट घटच करायचं, त्यात पाणी घालायचं नाही. पाणी घातलं की पातळ होत ते, दूध घालूनच घट करायचं.
हा-हा
फ्रीजला लावायचं. श्रीकंठ करदास
एकंदर करतात म्हणा हे पण मी नाही हो बघितलेल. कसं करायचं?
श्रीखंड कनी दूध तापवायचा. आणि त्याच दही लावायचं दह्यानी दही लावलं का नाही, ते ज दही अस वर अस टा आ पाणी निथळायसाठी असं हे करून ठेवायचं. त्यातलं पाग पाणी निथळून असं फडक्यान पिळवून काढायचा आणि हा काप कापडत बांधून ठेवायचं मग त्या थोड्या वेळाने त्यातलं पाणी निघते. मग त्याला असं प आपण जरी पिळून जरी काढलं ते असं कापडात ना तरी पण चालतय. आणि ते पिळून निघलं कनी पाणी त्यात साखर आणि हे घालाय वेलचीपूड आणि श्रीखंड यांचा असा मसाला पण बाहेर विकत मिळतोय. कोण कोण घालत आहे, कोण नाही घालीत. आणि ते मग कालवायचं असं आणि थोड्या वेळ झाकून ठेवायच. त्यात ती साखर मूरतीया. आणि त्यात जरा काजूचं तुकडं, बेदाण्याच तुकडं, चिरी, कोण घालतय. असं घालून कनी पोरांना चपाती संग खायला द्यायचं.
थांबा ठेवतो, करतो